ऐकू येते ना?
होइना झालंय.
व्हय
ते खाल्ल.
म जाऊदेत.
वा हा कोण?
हॅलो
बोल की
तासभर लागला. हॅलो जेवलो
हम कुठ हाईस? कुठ हाईस? जेवलो. कुठं?
हाळदीत
हम्म हम मग काय आणि
काय नाही नालोय दवाखान्यात.
हम आज काय? एकादशी.
काय आताच नाष्ट्या केला.
काय खाल्लासा?
शाबू वडा. चटनी
हम
आणि येताव.
हम हम ह्यात घरात काय खाल्लं सांग.
घरात खाल्लय वरीचा भात
हम्म
तु काय खालस?
मी वडा खाल्ला. वडा चटनी हम्म हम् मस्त होता.
हम आणि काय निवांत
निवांत
आं दाढी ते वाढली लय कलर ते काळा पडला उन्हात.
पंढरपूर ला जाऊया.
कधी?
पुढल्या महिन्यात
बघूया
मस्त मस्तपैकी जाऊन दोन दिवस राहिला जायचं रेल्वेन
कोण कोण कोण?
तुम्ही मी दिदी पोरं बाबा हम आणि कोण आणि कोनाला बोलावत्यासा?
मी ऐच म्हणतिया क्रीच्या वि पाहिजे की हा
आली तर आली.
हम्म
बरं आहे माणस संध्यासी वेळ झाली ना म काय आणि
निवांत किती चा नंबर ये दवाखान्यात?
सोळा आताचतीली नाही
का
तीन आहेत बघा तीन आहेत
कोण ती?
हम्म
हा
हम्म हम् मग आणि काय म आता आपलाच नंबर आहे
आपला नंबर आलाय
हम्म
हा हो आलो
हम् हम हा नदीला पाणी कमी झाले नाइ पाक
आ
नदीच पाणी कमी झालय
कसलं पाणी कमी झालं
हम्म
कसलं?
हा हळदीच
होय मला वाटलं आमच्या विहिरीतलं पाणी कमी झालय म हॅलो
हॅलो ऐकूय ना हेचा नेट आपोआप करण बंद होत
माझ आपोआप का काय बंगडत
कानाल टच केला होतय
मला पण काना त्याच करत
आता बंद झालत आणि चालू केला
हम् बर केल आणि कटिंग झाला
कडेवाला असता
आमच्या विरचा गा खरा पाहिज
आ
हरीचा गाळ उपसाबाई बाई
म जा
ह
कशान उपसायचं ते
आटित न
हम
पाटीतन काढाय बाहेर
अ पाठीण कसा काढाय हीरीतला गाळ पाठीण काढत्यात? कमी खोल हाय व्हय ते पाट्यावरून वर वढून आणायला खुळ का? पाठीण वर वताय येणार हायसा होय?
मग आता काय काय करायचं किपूले
हम्म केपूदे मला वाटलं ते काय झालतं ते खाल ते दगडं फुटत्यात ते काय घालणत्यात ते
का?
कॅफ्रेशन माती घालणारीसा
कॅपशिंग घालाला पाहिजे
कॅपशिंग घातल्यावर आणि जरा डब पडा पडणार त्यात पाणी यायला पाहिजे का? कुठलं पाणी यायच त्यात
खालनं पाणी
हॅलो बनथे ते खाली खाली कुठं पाणी आहे तिथे वडा आहे तिथे खाली? येतय व्हय त्यात?
हम् जमनीत पाणी असत नाही का?
या आपलेेत वीरे वर्ष आ म्हणायची
हा तिला पाण आहे जमनीत पाणी
तुलाा कायम पाणी अस
उन्हाळ्यात पण?
हा उन्हा पासू
आठवत नाही का?
ह कुठले
हा
म नायच कुठले
चिकार संपत नाही त्या इथून
म का कागला पाच मिनटं झाली.
आणि पाच मिनिट आहे.
मला पाजर तळावांला एकदा जाय
याला
कसल भारी आहे का नाही नुसत पाणी आहे नुसत पाणी आहे तित हूं
आ
असं सगळं असं हे मस्
हा
ह फिरायला परत पाण्यात अस स्विमिंग पूल आहे. त्यांना खाली असाय लायला असं चांगला आहे स हम्म मस्त आहे. म्हणून म्हणतं जायाच
बरं
आम्ही जाणार होतो सर टायमानं
हा म्हणून गेला नाय काय
आम्ही गेलो नाही.
हूं
म्हणून गेलो नाही. एक पेशंट रायलं.
आ एक पेशंट उरलाय का?
हूं ते पण आत गेल.
आ
ते पण आत गेलीत.
मग आमचा नंबर आला की,
आला की आमचा नवरा आला म् वेळ नाही लावली
बारा फास्ट ते चेकिंग करत्यात आणि काय उतय बघत्यात आणि कोयला बघते
हम्म
हम्म
त्यामुळ पेगमेंट जमा
हम्म हम्म
झालं तीन मिनिट उरल्यात
कायला
तीन मिनट उरल्यावर न्यायचं
तीन मिनिटात पेशंट बाहेर येना येणार
काय म्हणत्यात हह काय म्हणत्यात?
म
काय म
हा ह आणि काय
काय नाय त्या घरात जायचं आणि जरा भात खाणार आणि आमटी खाणार भात आमटी खाणार नाही मी पूर्ण करणार पाच कंप्लीट फोन
हा तवा झोपणार
काय करायचं पाच कंप्लीट करणार आहे हो मग करणार
मग अजून झोपणार
नाही त ते कमप्लीट करू काहीच झोपत नाही मी आता ह करणार माझ काय नाही त सल लावलाय मला ल् सार अशोक मुला सेल लागला साड्यांचा
कुठ
अशोक मेला
अशोक मेला? हा लावल साड्या बात
हो
आ
द्या यालाच
बस थोडेच आलेत हो चालेल का
ना ब मग पैशे कुठे जाईल कुड आपले आज आजऊ तू बस काय?
नाही आत आहेतच
तु जायकी आत जाऊन बस काय बाकड्यावर
ह
मीेतो हॅलो जाकी बाकड्यावर ब बसाया आपल्या पेशंटला आत बसू नाय बसलिस
आ हम्म नाव दिले मिन
आ
नाव दिलेत
नाव घेतात काय आ नाव घेत्यात
हम्म
हा हा मग जानतय आवघड आहे कधीं पुढं जायच रस्ता आहे का पुढ
नाही नाही तस काही नाही येत तस काही नाही होत आणि त्या मग
आणि काय? आ किती मिनिटाच
नऊ मिनट झालेत
एक मिनिट राहिलाय
एक मिनिट राहिलाय हो एकच मिनिटं राहिलाय
हातातलं कड काय केलं सांग.
कड कुठे पडलं म्हणा आ कड कुठं पडलं हुडकाय पाहि
असतं
लक्ष कुठं असतया.
लक्ष
हम्म
लक्ष कुठं कामात कामात लक्ष असतं.
ह का काम कर ना माझ अपमाय
झालं. हॅलो
अ पाच मिनट
पाच सेकंड थांबय. हॅलो